हॅलो
हां बोलां की
ऐकू येतं कायं व्यवस्थितं
हां यांयला लागलें की
जेवलां की नाहीं
नाहीं अजूंन नंतर जेवायचं बघां तुम्हीं
मी बसले बघां जेवायलां
हां
घरांतले सगळें बरे आहेतं वंय टांस्क पूर्ण करायलां पाहिजेतं नको टेन्शनं झाल्यांसारखं झालंय ते
होयं
आजच्यां वटचां दिवस जितकं पूर्ण करतायचं तेवढं पूर्ण करायचं आपणं होयं की नाहीं
हम्मं
हां सोड्यायचं आतां नवीन जे जॉईन झालेत नां त्यांना पणं आंजपासून टांस्क सुंरू झालायं फोन अ फ्रेंड त्यामुळें आपल्यांकडे टायमिंग आहे अजूंन भरंपूर म्हणायचे.
हम्मं
तरी आपणं पूर्ण करूंन टिकांव मारतो जितकं जास्तं पूर्ण करतालं तेवं पूर्ण करायचं
होयं चालतंय की
आंज आपणं दिसतां आपले जे पंधरा हं आहेत नां ते सगळें पूर्ण करूंन रिकामं होऊयां मंग कुमचं कायं असं तो करुंया त्यांचा काही पाॅबलेम नाहीं आपले आपणं तीनं काॅल पूर्ण करायचं आणि रिकामं व्हायचं
होयं चालतंय की
संध्या तरी आपल्यां झाले तीसं कॉल म्हणल्यांपेक्षा तरी आपणं केयच्यां सं आपले कॉल पूर्ण तीसं करूंन घ्यांयचेचं.
हम्मं ते आहे की
होय.
असं एक इकझाम म्हणायला लागलेत जर आपले कॉल, तीस कॉल झाले. तर दुसऱ्यांचा कॉल आला तर आपल्याला बोलता येतोय, येतोय.
होय होय येतय की.
हा असं बाकीच्या मनालेत नाही लिमिट पडतंय असं काय, काय बोलाया लागल्यात.
हं शक्यतो माहित नाही मला पण ते काय. आणि येत असं शक्यतो येईल ना अस काय प्रॉब्लेम नसणार कारण कसं ज्यांच्याकडे फक्त प्रॉ टास्क पूर्ण आहे. त्यांना पण आपण कॉल करू शकतो. तर असं की नाही आहे की फोन अ फ्रेंडच्याच ह्यांना कॉल करायचा असं काही नाही आहे.
हं. ते आहेत सोडा पण ज्यांचे तीस टास्क कंप्लीट झाल्यात.
हा.
त्यांनी काय म्हणा लागलंत आता माझे तीस टास्क कंप्लीट झालेत तर तुमचा मला जर परत फोन आला तर मी तुम तुमच्या सोबत बोलू शकत नाही असं म्हणा लागलेत त्यांनी.
नाही, नाही तेच टास्क तरी कम्प्लीट झाले की नाही पुढचे येतात टास्क म. पन्नास आहेत, शंभर आहेत, तस भरपूर आहेत.
फोन टास्क.
होय भरपूर आहेत. एवढेच नाही आहेत. आपण आता करायला त्यामुळे आपल्यालाना तीसच माहिती आहेत. त्यांचे आधीपासून चालू आहे हे. हा आता ग्रुप वर मेसेज नाहीत शंभर, पन्नास किती तरी आहेत.
काय माहिती ग्रुप वर भरपूर नंबर आहेत सोडा.
हा, हे जर म्हणजे नंबर म्हणत नाही मी. टास्क जे केलत की नाही त्याने टाकायला लागत पन्नास टास्क झाले, शंभर टास्काच्या पुढे येत. नाहीत असं ते म्हणते मी.
बापरे बाई..
भरपूर आहेत. आपण जेवढं कराल तेवढं कमीच आहे.
होय. आणि काय मग बाळ काय?
भेट बाळ माझ सकाळपासून बसलेलं बघा आता झोपलाय. त्यामुळे फोन केला नाही मी. बसलेले त्याच्यासोबत हा त्याच्यासोबत बसलेले. खेळत बसलेला तो पण.
हं.
तो झोपलाय त्यामुळे आता फोन केला मी.
हम्म ते आपलं काम टाईम टायमिंग वर पूर्ण झाल्या की जरा बरं वाटत रिलॅक्स असल्यासारंख नाही तर मग ते डोक्यावरती डोंगर ठेवल्यासारखं वाट ते...
व्हय, व्हय तसंच ते.
म्हणून. तेच मेसेज केलता मी न्यूज तेन टी, व्ही नाही काय असेल ते फोन वरती कधी आलं तर. तेवढंच.
पण सोशल मीडियावरून कसं न्यूज वगैरे मिळतेचना.
होय न्यूज वगैरे असते इनस्टावर इंस्टा वरती तेवढंच.
हा आता सगळीकडे सोशल मीडियावर जास्तीत, जास्त कळतय. यूट्यूब असेल, गुगल असेल.
होय.
इंस्टा असेल.
हम्म.
आमचै ते बघतात बघा भरपूर जण असा बघतात. सध्या ते सोशल मीडियावरून जास्तच बघतात‌ आता न्यूज पेपर तरी कुठे याल्यात एवढे?
हम होय. असं काय आता एकेकांच्या ऐकण्यात ना पण येतेच आता बघायलाच पाहिजेल काय असं नाही.
व्हय व्हय.
हम्म.
सांगतच असत ना सगळीजण.
होय. ह्याच्या तोंडातून त्याच्या तोंडातून येतय घरापर्यंत कधी कधी लई जर मग सिरयस वाल काय तर असलं तर जाऊन मग बघायचं नाहीतर असं आपण रीलस वगैरे स्क्रोल करता करता कधी कधी येऊन जातंय. किंवा युट्यूब वरती गेल्यावरती येऊन जातंय.
व्हय व्हय.
हम्म जास्त आमच्यात न्यूज आमचे पप्पा बघत्यात‌. त्यामुळे त्यांनी ज जेव्हा जेव्हा बघते तेव्हा तेव्हा ते कानावर पडत जाते ना.
व्हय.
हम्. त्यामुळे आम्हाला पण जास्त असं बघता ब बघितलं नाही तर काय एवढं हे होत नाही. त्यांनी बघत असत्यात त्यांनी न्यूज शिवाय काय दुसरं बघत
हा हा.
त्यांना तेच लई आवडते मग त्यांनी ते बघतात मग ते कधी अ स्पिकर‌ वरती म्हणजे फुल आवाज येन असला तर बर्डस वगैरे जर घातलं नसला तर मग त्यांनी बोलत्यात तव्हा कानावर पडतय.
हा हा कसं पण न्यूज कानावर पडतयच म्हणायच दिवसभरात.
व्हय. त्यातन कायतरी इंटरेस्टिंग वाटलं तर ब आपण स्वतः परत जाऊन व्य व्यवस्थित बघायचं डिटेल मध्ये तेन.
हो हो.
हम्म.
सोशल मीडियावरून सगळे आता सगळं कळतंय प्रत्येका प्रत्यक्षात जाऊन बघण्यात
व्हय. पेपर वाचायला मला आवडतय लई पण पेपर घेत नाही त्यामुळे प्रॉब्लेम मग कुठं पण गेलो किंवा आमच्या घरी गेलो मोठ्या घरी तेन
हा.
तिकड जाऊन पेपर तिथं रोजच येतोय त्यामुळे तिथं गेले की सगळा पेपर वाचून काढायचा.
ह ह ह अलीकडे पेपर पण आता कोण जास्त अस बघत नाही ना.
काय म्हंटला?
अलीकड पेपर प कोणी जास्त वाचत नाही. पेपर पण अस सोशल मीडियाच्या थ्रू सगळी न्यूज वगैरे मिळते ना.
हा व्हय आता त्याच्यावरती पण पेपर चालू झाल्यात की. हम्म
त्यामध्ये प्रत्यक्षात घेऊन पेपर वाचणं हे सगळे जण आता बंदच केलेत
होय खर ते न्यूज पेपर घेऊन ते वाच वाचलेली मजा वेगळी असतिया खर तर हे असं ऑनलाईन नको वाटतं. वाचायला.
होय होय.
हम्म.
प्रत्यक्षात घेऊन वाचत बसणे म्हणजे वेगळी त चित्र वगैरे बघणी जातली
होय
अकडे अपघात पण ल होतात न्यूज मध्ये कितीतरी अपघात झालेला असं दाखवत होत
हम्म. आता जास्तीत जास्त क्राईम, ॲक्सिडेंट सगळं हेच.
होय, तेच हाय जास्त.
जास्त बाकीच
मी तर परवा एक अपघात ऐकला होता.
हम्म.
सव्वीस ह चोवीस वर्षांचा मुलगा होता.
हम्म.
आणि तो यू पी वरून इथ आला होता कामासाठी.
हम्म.
म रात्रीच तो बाहेर गेलता. जेवण आणण्यासाठी वाटतं म्हणजे तो इथं भाडे करू - - राहतोय तो भाडेकरू म्हणुन.
हम्म.
मग तो कसं महिन्या महिन्याला पेमेंट काय असलं ते तर त्यांच्या युपी ला असं पाठवतोय इथून.
हम्म.
मग त्या वेळ ज्यावेळेला तो संध्याकाळी बाहेर गेलता - - त्यावेळी समोरून गाडीवाला दार पिऊन हुता. आणि असं त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्याला डोक्यावरच लागलं.
हम्म.
मग - - आणि ज्यावेेळे लागलं त्यावेळेला पुढाकार घेऊन ॲम्बुलन्सला कोणीच बोलू नाही तिंच तळमळून तळमळुन तिंतच मेला तो.
होय. करणारी मदत करत्यात नाही तर, जाणारे सोडून जात्यात. अलीकड तर माणूस की लई ज लई लोकांना राहिलेली नाही. कि बाबा ते त्रासात हाय, आपण जावं मदत करावं. असं नाही राहिल आता काय.
होय, होय.
हम्. नसता येऊन गर्दी करायचं. गोळा करायचं.
होय. मोबाईल काढून व्हिडिओ करत बसायच एवढंच राहिलयं.
हम्म. आता तर ते एक मध्ये न्यूज आली नव्हती काय. कि आपलं हे चोवीस एकवीस काय - - बावीस वर्षाच्या मुलाला ते ट्रेन मध्ये मारलं नाही होय. साध ते दरवाजा बंद कर म्हणल्यावरती.
होय, होय, होय.
त्याच तर काय त्याच चुकी सांगा. निसत पाणी आत यायलागलयं बंद कर. होय. तेवढ्यासाठी एवढ्याश्या छोट्या शिल्लक कारणासाठी बिचार्याचं जिव घेऊन टाकलित. सगळे स्वार्थ बघायलात बघा आता, काय पण म्हणा.
होय. होय. तसच चालय
हम्म. आपलं त्याच्याकडून काम झालं कीनी झालं. आपल्या कामाशी मतलब.
तसच झालंय ते आपला स्वार्थ बघाय लागल्यात सगळी.
आता एक एकांकडून तर मी ऐकल बघा की एक मुल म्हणजे तर अठरावी एकोणीस वर्षाचा काहीतरी तो कामाला जात होता. आणि बेकरीत काहीतरी कामाला जात होता आणि तेनं - - पगार काहीतरी व्यवस्थित देत नव्हता म्हणून तेन कामाला यायला नाही म्हटला वाटतं
हा. हा.
आणि तसं झाल्यावर त्याला जेवायला बोलवून घेतल्यात
हं.
जेवण तेन सगळं घातलय आणि सगळं झाल्यावरती त्याला दारू पारू पाजून मारल्यात सगळं डोकं फोडलय हात पायाला मारलय
बाप
आता ते त्याच्या जे जे कोण कोण केल्यात त्यांनी त्याच्या घरच्यांनी टाकल्यात त्या मुलांनवरती हाफ मर्डरची केस
होयचं की मग
असलं सगळं
म्हणजे इकडं अपघाताला असं काही निमित्तच राहिलेलं नाही काही पण आलतोफालतो अपघात
आता कसं माहित आहे काय आपले हे ते रस्ते व्हायलात सिमेंटचे
होय
ते लेट न तापतय आणि लेटन गार होतय त्यामुळे क चाकांचं पण काय टायऱ्यांचा पण काय भरोसा नाही जर ते नवीन असले तर काय मग चालतय ते जर जुनेच असले तर मग ते पण किती वेळ असं ते तापमान सण करणार आहे ना
होय होय
आणि चालवण्याची पद्धत पण ऐकेकांची बरोबर नाही काय त्या हाय स्पीड मध्ये चालवत्यात भान ठेवत नाहीत कशाच काय रूल्स तेन काय पाळत नाहीत
होय होय
त्यामुळे सगळं तेवढं सगळं व्हायला लागलंय ना सिग्नल ना हॉर्न
होय होय
हम्म असं सगळं आणि आता मालाच्या तेन गाळ्या जातात ते ओव्हर लोड करून घेऊन जात्यात
होय होय ते पण होतंय तर त्याच्यामुळे जास्त अपघात होतात लोघण
हा ते कधी कधी हा ते पण त्याला कधी झेपलं नाही तर मग उगच ते एकतर उलटी होऊन पडत्या नाही तर मग त्याला तोल सांभाळत नाही
होय तसच होतय
हम्म
चालतय घ्या मी करते आणि कॉल
हा हा चालेल हा हा
हा
ए उबड्या गाडी काढायला लागणार